हॅलो
हॅलो
येवू राहीला का आवाज?
हा हो ना. हा
काय कराला
काय नाही बसेलये
हो का लईच हळू आवाज येऊ राहिला..
आं
लइच आवाज हळू येऊ राहिला?
हळू आवाज
मंगलेश शांत तू राहिला म्हणून लईच.....
दा उघड नाय ना.
हा जेवण झाले का?
नाही अजून,
नाव काय? मेन ला एक कॉल पण होऊन जाईल बोलण पण होईल त्याच्यामुळे हे सगळं तेला.
हाव का हम् तुमच झालं काय
ह जेवणा नाही, नाही, नाही अजून स्वयंपाक झाला. मी मी आणि गौरी बाहेर गेलती.
त्या ऊसात. काकू कड गेलत्या पाणी आणायला. फिल्टरच. आवाज नाय ना काय हॅलो हॅलो हॅलो